तुम्हीच केलता ना आता तिकडून मी हिकडून लावत होती बोला?
अच्छा! मी मीच करत होते काय नाही तुम्ही बघा ते एकदा प्रोडक्ट युज करून बघा रिझल्ट खूप चांगला आहे त्याचा. वाट. मी तुम्हाला तुमच्या ग्रुपला तुमच्या याला व्हॉट्सअपला ना त्याचे व्हिडिओ पाठवतो.
हा ठीक आहे नाही मी गेले ना तिकड कधी मग आधी त्यांना विचारतोय. ते आणि हे करते
चालेल ना विचारा तुम्ही पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून ठेवते मग तुम्ही ते बघून घ्या ना तोपर्यंत. तसं तुम्ही त्यांना दाखवू पण शकता ना?
हो बरोबर
हो बाकी आपल्याकडे सगळ्या याच्यावर औषध आहेत. फेअरनेस क्रीम फेशवॉश वगैरे साबण आहेत?
हम्म.
पावडरचा डब्बा वगैरे तर म्हणजे घरात वापरण्यासारखे पण प्रोडक्ट आहेत आपल्या हच्यात?
हा.
हम्म. बाकी काय म्हत मुलं वगैरे किती य तुम्हाला?
अ मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा पाचवीला आहे आणि मुलगी लहान गटात आहे अजून
छोटी आहे म
हो छोटीच आहे आहे.
हम्म हा हा. नाय नाय.
तुमचं?
बा माझं काय दोन मुले आहेत मला पण. मोठा बारावी झालीय.
हो.
हो मोठेत. मुलगी सातवीला आहे.
हो, मग मोठेत की.
हं. हो.
अं बोला, कसं काय वातावरण मग कसं आहे?
मुंबईला वातावरण छान आहे. सध्या पावसा पाऊस भरपूर आहे सध्या मुंबईला.
हो.
पावसामुळे कुठे बाहेर जात येत नाही. काय नाही मग.
फिरायसारखं काही ठिकाण आहेत का तिकडं मुंबईला?
भरपूर. हो, भरपूर पिरण्यासारखा आहे. गेट ऑफ इंडिया आहे. गेट ऑफ इंडियाला तिथं आतमध्ये पण फिरण्यासारख आहे.
हं.
हं.
नाही अजून मी आलेच नाही ना तिकड मुंबईला.
नाही एकदा या ना. खरंच बघण्यासारखंये इकडे.
तसं इंदोरला पण खूप सारं आहे. म्हणजे खूप सारं म्हणजे बाहेरून पर्यटक अस खूप सारे येतात. म्हणजे बाहेर विदेशातून ह्याच्यातून. कारण अहिल्यादेवी होळकरांच इथ ते जन्म हितं झालता ना त्यांचा. त्याच्यामुळे ते राहत होते ते राजवाडा ते असं पाहायला खूप आहे इथे. त म्हणजे जवळच त्या राजवाड्याच्या असे अं म खूप मोठे कपड्याचे बाजार आहे. अं परत भांड्याचा बाजार आहे. आणि म्हणजे अ पूर्ण अस अ भेटतं तुम्हाला. ज्वेलरी ते सगळं सगळं मिळतं.
हं हं.
म्हणजे असं काही छोटा मोठा बिझनेस जरी टाकायचा म्हटलं तरी आपण टाकू शकतो. म्हणजे एवढं स्वस्त किमतीत भेटतं हितं.
अच्छा!
आणि मग दिवसभर ते झालं की मग तिथंच संध्याकाळी असं सराव म्हणून हे होतं. म्हणजे तिथं पूर्ण खाण्याचं, म्हणजे रात्रभर खाण्याचेच आयटम भेटतात तुम्हाला.
तुम्ही म्हणजे रात्रंदिवसभर हो तेच. राजवाडा इंदोरमध्येचये.
अच्छा!
तुम्ही एकदा मोबाईल व गुगलवर ह्याच्यावर पण सर्च करा बघा. दाखवेल तुम्हाला ते. आणि कसं आमच्या घरापासून जवळ आहे ना. दहा रुपये तर घेतात रिक्षावाला.
अन जवळे तुम्हाला मग भरपूर.
हा आम्हाला जवळचये.
हां.
दहा रुपये घेतो रिक्षावाला. म्हणजे कसं काय लग्नाची खरेदी, वगैरे करायचं झालं, म्हटलं तर मंग अ साड्या पण भरपूर, म्हजे स्वस्त आहेत, पन्नास रुपयापासून म्हजे कुणाल द्याय-घ्यायच्या हिसाबाने, पन्नास रुपयापासनं चालुयेत
अरे बापरे, चांगलंय ना, म.
हो.
तुम्ही, तो पण बिझनेस करू शकता ना, म?
ना, असं म्हणजे, हितं सगळ्यांचच तेच आहे ना, म्हनजे कपडा मार्केट मोठ् आहे. म्हनजे सगळेच कपडेच विकतात, हे करतात, म्हणजे आता सगळ्यांच्याच, इथं झाले त, म्हणजे हो ना, माझं एवढं हेे व्हायचं नाई ना, हां आता आपण तिथून आणाय चो, त्याच रेटमधे, आणी मंग बायका मंग तिकडंच जातात ना, जास्ती खरेदी करायला.
बरोबर हो, ते तर हाये.
असं जास्ती शॉपिंग करायची म्हंटलं तर, आता एकार्दी साडी घ्यायची, म्हटलं तर दुकानात जाऊन घेतो, आप ल्याला जशी पाहिजे, तशी अन् तस-कसं रा तिथं गेलं म्हणजे ना, मंग ते पन्नास रुपये म्हटले की, मंग ते अ डझनावर घ्यावं लागतं ना, म्हणजे असं ते.
बरोबर बरोबर.
हम्म, आता एवढं स्वस्त, आणि मोठं होलसेल असल्यामुळ, कसं ते जास्ती आणि डझन, हे असं
घ्यावा लागत्यात, पूर्ण हे बिझनेस खोलायसाठी.
बरोबर, बरोबर.
तस म्हणजे, माणूस इंदूरला आल्यानंतर, असं उपाशीपोटी नाय झोपू शक् पण, मंग त्याला काही, पण काम लागू शकतं.
म्हणजे मुंबई, मुंबई सारखंच ये म्हणायचं, मुंबईला पण तसंच ना.
पण मुंबईला, लई भटकावं लागत, आणि महागाई खूपे मुंबईमध्ये.
हो, ते ते तर आहे, महागाई पण, आणि भटकावं लागतं भरपूर, हे खरय.
हम्म.
हम्.
मुंबईमध्ये खूप, मी अशीच पाहते, कधी त्या ह्याच्यावर टी व्ही वर, त्याच्यावर, किती गर्दी असते, मुंबईला हं हं हं.
गर्दी भरपूर असते, गर्दीच विचारुच नका, ट्रेनला गर्दी, बसला गर्दी सगळीकडं गर्दीच, असते म
तसं क अ, आता हितं कसं, माणूस म्हजे ही केलं त, ही करू शक म्हणजे, एवढी मुंबई सारख् की गर्दी नस्
अन् स्वच्छता मध्ये, म आमचं इंदोर सगळ्यात, एक नंबरे ये. म्हजे कचरा कुटं नाय भेटायचा, तसा मुंबईला खूप सारी घाणं असते, मला असं मी ऐकलंय.
हां हां बरोबर.
तस इंदोर मध्ये, कसं इंदोरमध्ये एवढं हीण आहे आणि स्वच्छता स्वच्छता मध्ये अ नंबर वन आहे इंदोर.
ओके. चांग ल आहे ना उलट नक्की येऊ आम्ही एक दिवस बघण्यासाठी.
आणि इथं कस जवळ उज्जैन ते असल्यामुळं पण उज्जैन, ओंकारेश्वर, ज्यो बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन इथं आहेत.
म भरपूर पर्यटक येत असतील तिथे बघायला.
हो हिथंन कसं इंदोरपसन एक तासाचाच रस्ता आहे. आणि कसं डायरेक्ट गाडी पण आहे ना तिथून पुण्यातून मुंबई वरून नाही.
असे अहं असेल हा उज्जैन आहे म्हणा.
ट्रेन पण येन हम्म.
म्हणजे हिकडं कधी आला तर असं आठ दिवसाचा टूर करून उज्जैन इंदोर, ओंकारेश्वर तुम्ही फिरू शकता.
बरोबर बरोबर आहे.
हम्म.
हम्म.
भरपूर आहे. हो भरपूर आहे असं इथं ज्वेलर ज्वेलरी पण आपल्याला म्हणजे कसं तिकडं तुमच्या इकडं असं हजार बाराशे म्हटलं तरी मग हिकडं कमी रेटमध्ये तीच पाचशे तीनशे दोनशे, अडीचशे मध्ये भेटू शकते.
एवढं स्वस्त आहे.
हो.
अरे बापरे. चांगलंय ना मग. पण ते तिकडून इकडं आणायचं म्हणल तेवढं भरपूर लांबय ते.
हा पण पैसे पण तेवढेच घेऊन याव लाग तात. खरेदी करायची म्हणल्यावर पैसे तर
हा तेवढे घेवन घेऊन यावच लागणार.
हा.
हम्म.
म्हणजे भरपूर असं खरेदी करण्यासारखं ते फिरण्यासारखं भरपूर आहे.
हा हा. चालेल चालेल बघू नक्की प्रयत्न करेल आता.
बाकी काय म्हणताय अजून, तुम्ही कधी चालू केलं हे?
कोण?
हे कॉल कधी चालू केलं तुम्ही?
मी आत्ताच केलय. अ दोन ते तीन दिवस झाले त्याच्यात पण एक च हे लगे हे पण झालय तारीख पण दिलेय.
हो एकतीस तारखेपर्यंतच करायला सांगितलेत ना.
हम्म. असं बोलू शकतो का आपण? हे काय बोलू शकतो का आपण असं?
हा आता काही नाही पाच कॉल झालेत का तुमचे?
पाच झाले तीस करायचे तीस.
नाही तुम्हाला तिसचा टास्क आलाय परत.
म्हणजे तेच म्हणजे त्यांनी सांगितलं ना तीस कॉल अं म्हणजे करा म्हणून तीस, एकतीस तारखेपर्यंत.
ते टार्गेट पूर्ण करायचं हम् त्याच्यामुळे काल तर दिवसभर लागलेच नाहीत आणि आज मगं आज
आज पण काय ग्रुपला मेसेज पडतात आहे ना, कुणाचा लागतोय कुणाचा लागत नाही असंच चालू आहे आज पण,
म काय माहिती काय माझ्या मोबाईलमध्ये हे झालत आणि ते म्हणत होत ते एका व्यक्तीला कॉल केल्यानंतर ते पण बोलणचं झालं नाही ते च्या सोबत, पण तरी पण ते झिरो सेकंदावर फोन फोन कट होत होता.
अच्छा मग ते वरूनच कायतरी प्रॉब्लेम असेल आहो मग,
नाही ते झिरो सेकंदवरच हे कट होत, म्हणजे तेनी फोन उचललाच नाही ना.
त्यांनी उचलला नसेल मग तुम्ही त्यांना आधी सांगित
पण ते अं पण मी सा म्हणजे मेसेज केलता आणि आ
हां
कोणच काल ते एकांनी फोन नाही उचलला माझा मग मी का त्याच्यावर ॲप ॲपवर हे केलं कॉल म्हणजे फोन लावला. पण अं ते झिरो सेकंदवरच ते दा पुढं गेले त्यांच ते, ते म्हणतात ना सबमिट करा.
बरोबर हो
मग ते सबमिट केल्याशिवाय दुसरे कॉल लागत नाहीत.
नाही लागत हो.
मग काल दुपारी केलेला मी, काल ट्राय करून करून थकून गेले ना आज सकाळी अखेर तोच कॉल मी सबमिट केला, आणि मग नंतर कॉल लागले. आता ना, एक कॉल झाला की लगेच सबमिट करतीये.
नाही बरोबर आहे तसच केलं तरच होतय, नाहीतर काय नाही होत आहो.
मग ते आधी माहिती नव्हतं ना मग त्याच्यात आता मग ते सकाळी एक अं ताईंनी सांगितलं मला आणि म ते झाल्यानंतर मी केलं, तसे माझ्या झिरो सेकंड वर सात कॉल झालेत. फोन झाले त्याच्यामुळं टेन्शन आलय काय माहित. ते ब्लॅक मध्ये टाकतात का कसे ब्लॉक करत्यात नंबर ला.
नाही करायचे ते तुम्ही मुद् त्यांना हे केलं ना समोरून झालेत ना रिजेक्ट.
हा ते पण ते लगेच सेकंद झिरो सेकंदावरच हे झाले ना आणि सबमिट पण झाले ते म्हणजे काल कळतच नव्ह तं ना, काय करायचं, काय नाही आणि मी ते कायराय अँप पण ह्याच्यावर पण का याच्यावर ॲप वर पण हे केलतं त्यांना सांगितलं असं होतंय. पण तेनी दोन, तीन वेळा बोलले आणि नंतर अं म मताांनीच गप्प पडलं. ते पण
बोलणच बंद झालं.
परत आज पण तसाच इशू येतोय सगळ्यांचा बघा ना आज पण टाकलाय ग्रुपला.
हा ते एकशे ऐंशीे सेकंद हेचां हे दिलाय. चला मी इकडून लावते दोन मिनिटं
हो चालेल चालेल.